हॅलो हो येते येते तुम्हाला येतो आवाज?
नाही आल गड्या.
हां हां काय करत आहात?
काय स्वयंपाक संध्याकाळचं.
हा हा हा.
तुमच काय चालू आहे.
हा हा हा हा.
तुमचं काय चालू आहे म्हटलं?
माझं पण तेच चालूय बघा अ स्वयंपाक करायचा आता हम्म. कोल्हापूर तुम्ही? कोल्हापूर कोल्हापूर.
कोल्हापूर वरन व्हय हा आम्ही शिरडन मधून बोलतोय.
शिर्डन मधून बोलताय हा हा हां ऐश्वर्या माहीत असेल की तुम्हांला?
हा ग हो माहिती आहे.
हा हा हां माझी मैत्रीण म्हणजे आम्ही स्कूल फ्रेंड
हा हा हां.
हा बाकी तुमची मुलं केवढे आहेत?
माझी एक ती सातवी ला आहे.
हा.
आणि एक ती लहान आहे दोन मुलीच आहेत.
हा हा हा.
हा हा हा, कोणत्या शाळेत आहे?
ठीक हच्या कन्यात आहे. नाही रे रयात शिक्षण.
काय म्हणलं?
रयत शिक्षण संस्थान ग.
हा हा हा.
आपण भेटे नाही.
माहितय की ऐकून माहितय.
हा अत्याशार येतची पहिला.
हा हा, मी पण आले होते शेडून ला झाली एक, दोन-तीन वर्ष झाली. ऐश्वर्याकडेच आले होते हो, हम्म.
किती आहेत मुल?
मला एक मुलगी आहे सहा, सहा वर्षाची. सातव लागत आहे आता, पहिलीला‌ आहे. हम् एकयकच मुल आहे, हा. मी जॉबला आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमध्ये.
ह हां.
हा आता जास्ट सहा वाजता आले घरी. म्हंटलं फोन करूया तुम्हाला, हा. मॅसेज बघितला की.
हा हा.
हा.
हम्म.
मग येेता की नाही कधी कोल्हापूरला? काय ना बघा हा हा हा.
न अंबाबाईला कधी तर जाऊया सांगितलंत असल असत.
हा हा हा.
हो आता म ह्याच्यामध्ये आला नव्हता का अर्धक महिन्यामध्ये?
नाही.
हा हा, म्हणजे कसं को्हापू पूरला महालक्ष्मीला की रंगकाळा पण बघण्यासारखं झाले ना आता.
हा हय.
तिथे लाईट शो वगैरे रात्रीचे खूप छान असते.
ह हम्म, प्लस अंबाबाईच्या मंदिरमध्ये पण मिरउनिक वगैरे असस्ना रोज. ते पण हो रोज म्हणजे आधिक महिन्यामध्ये करतात अधिक महिना आणि दसऱ्यामध्ये, मग इतर वेळी काय मंगळवार आणि शुक्रवार फक्त असते.
हा त श्रावण मध्ये पण असतात.
हा आणि श्रावणात वगैरे, पण कस बघण्यासारखं असते छान वाटते ना पालखी वगैरे बघायला भेटते.
हो काय हम्म हम् हम्.
हम्म, या की आला तर कधीतरी भेटूया आपण.
येतो येतो या.
हां, मग ऐश्वर्याच्या घराजऊळ कुठे आहे तुम्ही राहायला?
ऐश्वर्या त्यांनी आता तिकडं शेताकडे गेल्यात भाड्यानं राहायला. इथं सुतार गल्लीत होती तव्हां आमच्या गल्लीतच होती.
काय बोलला?
तार गल्लीतच होतेत नाही त्याने, राहायला पहिला आमी म सुताराणचेच मीं.
होय काय? हां.
हा तिथं जवळच होत आमच घरा पाशी, आता तिकडं गेल्यात. त्यांनी नाही राहायला भाड्यान तिकडं राह एक एक का एक दीड किलोमीटर अंतर होत एवढंच.
हा हा हा होय होय तिथन त्याच्या मुलीं ची शाळा वगैरे जवळ पडते ना.
हा होय.
हम्म.
शाळेच्या मुलांच्या आमची काय मुलगी सायकल घेऊन जाते आणि
हां हां मोठीे आहे ना त्यामुळं.
हां त्यांच घर लहान आहे काय करायचं? मग आहे आमची मुलगी तेरा वर्षाची आहे आता तेरा रनिंग चालू आहे.
नाही छोटी छोटी.
सातवीला. पतीती दोन वर्षाची आहे मला एक मुलगा झालता मधी.
हां.
हा मग वारल्यानंतर मला लई दिवस सान राहिला म शेव शेवटी आता दोन वर्षाची आहे तिसरा चालूय तिला.
हा हा हा असूदे मुलींना जास्त माया असते ताई.
होय.
हम्म आता माझी मुल एवढी लहान हाय ना सहा वर्षाची पण तिला एवढं समजतंय. खूप समजते तिला किती काळजी करते माझी माहिती आहे काय?
हा.
आई तुला किती काम असते तू किती काम करतीस असं म्हणते मला.
मुली ची माया जास्त मुलांच्या पेक्षा होती.
आणि आता मुली कुठ कुठं म्हणजे कुठल्या क्षेत्रामध्ये मुली नाहीत? सांगा की सगळीकड मुल येत आता मुलं होय आणि आता पोरं पाठीमागं पडल्यात.
बोय होय.
आता मुली सगळीकड पु मुलीच आहेत आता.
मुलीच हायत व्हय आघाडी मुलींचीच आहे
आता आमच्यात पण फॅमिलीमध्ये म्हणतात ना की आजून एखाद बाळं होऊ दे म्हणून तर सगळी म्हणतात अजून एक मुलगीच होऊ दे तुला असं म्हणतात.
होय की आता कोण मुलं आणि मुली फरक हे करत नाही.
होय तेच की आणि त्यां त्यांना चांगलं शिकवलं की त्यांच्या पायावर उभा राहिलं तर आपण पण नि निवांत ना.
व्हय की त्यांच टेन्शन नसते त्यांच्या त्यांच्या पायावर
हो मुलं असले की टेन्शन फार
होय.
लग्न करा अ हे करा
त्यांना जॉबला लावा त्यांच्यासाठी इस्टेट करा.
कमवून ठेवा होय इस्टेट करून ठेवा हम्म.
टे्शन मुलींना तस मुलींना खर्च केलं तरी पण काय एवढं वाटत नाही. नाही नाही दहा मु
नाही हो त्यांना जाणीव असते हो जाणीव.
जाणीव असते हा
जाणीव असते हो ताई हम्म
हां
ह
आता शक्यतो मुलं कसं करत्यात लग्न झालं की चाल बाबा संपलं सेपरेट राहिलो आम्ही असं तसं ते लय. सगळीकडच चालू आहे आता बर
आणि कसं असते समजून घेणारी पण लागत
त समजून घेणारे पण असतत पण सत्तर टक्के असं चालू आहे आता.
हो सगळीकडे तेच आहे
कुठ तर वीस टक्के मध्येेच कुठ तर मुलं चांगली आई बाबाला धरून राहणारी असं जनरेशन चालूय.
चालू आहे होय आता जनरेशन ती चालू आहे हो आता बघा आता. कोण घरात बसत नाही लेडीज लोक पण बघा आपण एवढं शिकतोय.
होय
काहीतरी गेस लेडीज एखादं कोणीही असं बसून
काम करत रहा.
आणि सगळी असं इंडिपेंडेंट राहिला हां. इंडिपेंडंट राहिलं तरच संसार पुढे जातोय ना म्हणजे आपला नवरा मिळवायच मग आपण त्यांनी देतील तेव्हा करायचा सगळ्या गोष्टी. म्हटलं तर स्वतः काही ना काहीतरी कमवायला पाहिजेच.
होय
हम्म
नवऱ्यांच्या जिवावर बसत नाही.
होय आणि आता महागाई पण तशीच आहे.
महागाई पण वाढले.
हां आणि आपण विचार केला तर सगळ्यांना आपल्या मुलांचं वगैरे चांगलं घडतेय भविष्य.
आपण पण समजून घ्यायला पाहिजे नवऱ्याला समजून हे करायला पा पाहिजे आपण का करूया काम असं म्हणलं तर मग ते काय हे बसत
होय बरोबर आहे की ऐश्वर्याचा फोन येतोय मला पण आता कस झालं आता मला पण सीझन फुल होता ना ऑफिसमध्ये काम लोड होत.
हा हां
त्यामुळं मग मला टाईम भेटत नव्हता फोन करायला तिला. मग तर कालच आलेला फोन संध्याकाळी सहजच बरी आहेस का? काय असं तसं विचारत होती.
हा हां
हम्म आम्ही किती हे काय रे
हम्म
मी मागच्या मागच्या वर्षीच केलेय मला वाटतं दीड वर्ष तरी झालं असेल मी पहिला टास्क करत होते पण त्यावेळी पेमेंट कस महिन्याला पाचशे रुपये असं होत. मग मध्ये ते तीन महिने बंदच होत ना ऍप
हां
हा मग त्यानंतर मी रिफ्रेश करत होते कंटिन्यू म्हणजे पंधरा दिवसाला बघायचे. पण ते काय येतच नव्हत मग आमची एक मैत्रिण आहे साक्षी म्हणून मग तिला मी एकदा विचारलं होत तर ती म्हंटली हो प्रोजेक्ट पूर्ण झाला. दुसरा प्रोजेक्ट आला की मग काम येत आहे असं बोलली ती
हा हा हा हा
आणि माझं पण कस मी पार्ट टाइम जॉब करते ना त्यामुळे मला पण एवढा पगार नाही आहे पाच हजार आहे फक्त दहा ते दोन करते.
होय. सिटी लेवल ला काय परवडत नाही.
हा आणि कोल्हापूरमध्ये तर अजिबातच नाही आणि तिकड तुमच्या गावाकड कसं थोडंफार शेतीतलं तरी असत. हो ते नाव
शेतीतल अस आणि महागाई पण एवढी जास्त नसते कमी असते. कारण ग्रामीण भाग पडतोय त्यामुळ जास्त घेत नाहीत लोक महाग
आणि हा आणि मेन पॉईंट कसं आहे तुमच्या इकडं शेतातले गहू ज्वारी वगैरे तुमच्या शेतातलं तरी असते तस आम्हाला सगळ्याच गोष्टी घ्याव्या लागत.
सगळं होय. सध्यात मशी बात तुमच कस शेजारी पाजारी घे बाई आमच्या शेतातला आले जरा जास्त आहे जरा घे असं तस म्हणतात. सिटीत कोण कोणाकडे बघत पण नाही.
नाही नाही अहो कोण विचारत पण नाही कोणाला.
होय.
हा त्यामुळं आपल्याकडे चार पैसे शिल्लक असले ना आपल्याला काही पण करता येते कधी पण वेळ कोणती येईल सांगता येत नाही ना.
त्यामुळ आपल्या आपल्या पायावर आपण इंडिपेंडं राहिल्यालाच बरंय.
होय तेच की,
हम्म, आम्ही पण अ गारमेंटच काम घेतोय कुडता वगैरे शिवायचं बाकीच कुडता
हा हा हा हा
आम्ही घरी बसूनच शेवते आमी सगळं
हा हा हा
हो
आणि कसा माहितेय काय अ घरात बसून पण काम आपण खूप चांगलं करू शकतोय पण तस मिळायला पण पाहिजे आता तुमच्या खेडेगावामध्ये बघा भरपूर काम असतात. तसं कोल्हापूरमध्ये घरात बसून काहीच काम नाहीय.
होय.
आता माझ माझ माहेर इचलकरंजी इचलकरंजी मध्ये पण घरात बसून भरपूर काम आहेत.
हम्म हम् हम्
कोल्हापुरात काहीच काम नाही काय काम करायचं म्हटलं तर तुम्हाला ऑफिसलाच जावं लागेल. असं आहे आता एखादी लेडीज घरात बसून जेवढं कमवत त्यांना आमच्यापेक्षा जास्त कमवत्यात.
आम्हालाच येत गार्मेंट हे कुडता शिवल म्हणजे घरी बसूनचय मुलं वगैरे सांभळून कोणतर पाहुना आलं तर सांभाळून पाणी वगैरे हे सगळं सांभाळून आम्हास सात ते आठ हजार सहज पडतय महिन्याला
हा तेच की आणि आमचं कसं असतय टाइम टू टाइम आम्हाला जावं लागतय करेक्ट दहा ला म्हणजे तिथं दहाला टचच व्हाय लागतंय नाहीतर मग आप पण दुसऱ्यांच्या हाताखाली काम करतोय म्हंटल्याव त्यांनी आपल्याला बोलणारच. ना त्यानी आपल्याला पगार देतेत म्हंटल्यावर.
त्यांच्यावर
हा हा मग हे कसं उल हे खूप चांगलं म्हणजे आपण आपल्या वेळेनुसार करू शक असय किंवा सग सगळ्यांना सांभाळून करू शक तोय असंयना आता काही पण इमर्जन्सी आली तर आम्हाला सहन होतच नाही ते संडे शिवाय आम्हाला सुट्टीच नाह
असय आणि संडे आला तर आम्हाला खूप आनंद होतय की बाबा उद्या संडेय निवांत ते
होय
हं हं
फंक्शन वगैरे असेल तर म जरास आडचन नाही येतेय फंक्शन ते आसन असल तर जरास अडचण हे होणार
त्या होय आणि जर समजा सुट्टी घ्यायची म्हटली तर त्या दिवसाचा पगार कट
का हो
असं असतय आणि आपण पण कसं करतो की आता आ आपल्याला गरजय म्हण आपण
सहनच करायला पाहिजे हो पर्यायच नसतोय काय करायचं?
आणि कसंय नोकरीपेक्षा घरी बसून काम आणि स्वतःचा बिझनेस खूप चांगला बघा हा
श अस ते
टेंन्शन फ्री हा हा
हारज करून घेतलं म्हणजे असं करा ठीकय मी एक कॉल करतो काय नंतर तुम्हाला
चालेल ओके ओके करा हां हां हां ओके ओके बाय थँक्यू.